हॅलो हा हा, हा काय कराल्यास? काय बोलते ग हे
काय.
हे करं. भाजीत भा.
हॅलो.
हा हॅलो काय करायंल्यास पिल्लु.
काय नाही ब.
हा जेवलीस इकडे येऊ नकोस. तिकडेच जा आणि काय बाळ.
ब काय कराल्यास?
काय नाही बघ आता बसलोय गावाला गेलतो. चिंचवाडला.
मी चिंचवाडास न येऊन शिरढोनात हाय.
मी बी शिरढोनात च आहे की मगं.
होय बर बर बर, होय. तुला विचारालती गं सुरेख मावशी, तू का आली नाहीस म्हणून. हम् आणि काय हा ह बगं की आली असतीस कनी आज. अभ्यास पूर्ण केल्यास काय बाळा? हा आणि अ हा दे आर्चीकडं. हा हा. मी देऊ होय बर बर. हे घे अभ्यास पूर्ण केलीस?
झालंय यं. मॅगी कस करायचं?
मॅगी मला येत नाही बाई. मॅगी शिजवून घ्यायचं. पाणी उकळायचं. आणि त्यात घालायचं. काय नाही त्यात मसाला घालायच.
हा आणि
आणि काही नाही शिजवायचं. होय शिजवायचं की.
आणि शिजल्यावर मग त्याला खायच.
हो.
हा हा. हॅलो
हॅलो
हॅलो हळूच बोलायचं बाळ
आणि काय?
चहा कस करायच?
चहा करायच आहे होय. चहाला पहिला पाणी ठेवायच जरा एक वाटी मग त्यात हे घालायचं चहापूड, साखर
आणि जरा सर्व उकळायचं त्यात मग दूध घालायचं. हम्म
काय कराल्यास?
काय नाही फिरालोय बघ.
हा कुठे आहेस?
घरात.
घरात कुठल्या म्हणजे कुठस हाईस कुठं कुठं?
शिरडोन मदे.
मी पण शोणू आणायला जाई. कील
हम्. हम्म काय नव तेच.
कुट आहेस?
बाबांच्या पशी.
दादा खातर नसल्यात
होय मं मी पण कॉटरच आहे.
हा हा खॉट वर उभारलीस ग तू.
हम्म.
हम्म. माहिती सांगलीस ळ.
व्हय.
होय.
नाही म्हणतो.
काय नाही ब.
हम्म. कायम बाबाच्या त की वक्न वैशाली को आपल्या सा ह हॅलो
हा हॅलो
बसं काय करलेस
काय नाही बघत
देवद ह नाही अजून
हा हा
अभ्यास केले का
केलोय तूमच्या पुढंच केलोय कि
औषध.
खाणार हाय जेव.
हा.
हम.
शाळेत काय काय शिकवलीत आज?
तेच किती अभ्यास सा तेच की
तेच काय काय शिकवलेत.
अह तुम्ही जे अभ्यास घेतला असता तेच अभ्यास आहे
हा हा.
काय काय करा काय करालायसा?
काही नाही बसले बग
हम हा ह जेवलीस जेवलासा नाही जेवला. अस काही नाही विचारालतो पण जेवलायसा कि अजून जेवणार आहे वाटत ह हा हा हम् काय का कुठ कूठ आहेसा खाँट वर?
हा
थांबा शोभा आऊ कड देतो मी नाही आजा ला जेवायला वाढणार. हा हॅलो अ बोला बोला. ति स घ्या मम्मा ईकड य
हाय मी तर.
हॅलो
हम्म.
काय कराल्यास? हम हा.
काय नाही बग. ये बाई.
दगड टोचालागल्यात ग दगडातच राहिलोय मागाच्यान.
हम्म अभ्यास झाल का?
किती वेळा विचारतेस झालय.
उद्या शाळा कितीला हाय नऊ ते बारा आहे ग.
हां.
सायंडेद हम्म का? मॅसेज पाठवल्यात की नऊ ते बारा म्हणून.
नऊ ते बारा म्हणून मॅसेज पाठवल्यात?
हम्म.
चालतंय.
जेवलीस?
नाही आजुन. हम्म हम्म. स्वयंपाक झाल की.
काय करतीया? भेंडीची काय भेंडी भाजी केलीयास वाटतं?
हम्म.
भेंडीची भाजी केलियास काय? मग कशाची?
वांगी.
वांगी केलीस व्हय. काय वांग काय भांग. खाऊन कंटाळा आलाय.
हम्म का आलाय?
म येणार की.
हम्म.
चालतय.
ह ग
काय नाही. तू काय करालियास?
बस लेय बघ ग.
कुठ?
खोट वर.
ह काय करत
काय नाही फोन वर बोलत तुझा संगट.
इंग म हे कराय लागल्यात की.
बरं हे आहे बाबांचा मोबाईल.
ह ह ब बा बाबांच आहे होय
हम्म
हा तस का आवाज यालागलय ग
या आवाज करायच नसते पिल्ली
हॅलो
हम्म असा आवाज करु नकोस ग तस करायचं नसतय ग रेकॉर्ड होतय ते फोन
हा हा काय कराल्यास?
काय नाही
ह
हम्म झालं काय अभ्यास? काय नाही बोलायच अजुन
हा
बोलायला पाहिजे अजून
अगं आर्ची किती वेळा
आठ मिनिट झालेत ग दहा मिनिट बारा मिनिट व्हायला पाहिजेत.
अगं हे काय ते आरचे तुला पैसे पाहिजेत म्हणून तसं कराल्यास
होय पैशासाठी लोय
ह हा
हा बाबांच्याकडे देतो हा का?
हॅलो.
हा.
हम्म काय काय करालाय?
काय नाही बसलोय बग.
हा हा.
हम. तुमच्या मॅडमचं नाव काय?
तुमच्या मॅडमचं नाव काय?
येव काय ग त नाव काय नाव?
नाव म नाही ते मॅडम कसलं मग तुम मॅडम नाव माहित नाही तुला?
नाव विचारायला जातो काय अभ्यास करायला जातो आता.
अगं माहित असाल पाहिजे की मॅडम कुठलं? आह.
रोज वेगवेगळी मॅडम येतात नाही रोज मॅथ हे गणिताची मराठीची ये जी आ इंग्लिश ची इंग्रजीची रोज येतात मी.
वेगवेगळी येतात होय.
सगळी त्यात आता काय कुठली टीचर कुठली आहे ते समजत नाही.
हा.
ते आठ मिनट का भाट मिनट कधी होणार ओ
मी काय विचारल तेच सांग पहिला. ते मॅडम त्यांनी शिकवतात. तिकड लक्ष देऊन नाही तर ऐकायचं लक्ष न करायचं अभ्या अभ्यास सांग. तल तरच करायचं. काय सांगालोय.
हम्म हम्म.
यूबाड्यावानीआणि इथं कसं मराठी शाळेत करतो तेच करायच. ह. ह ह. हम्. नाही जेवल नाही मोकळ काय म्हणताना डरकाळी आल्यात.
बोल ग बोल जा बोल जा बोल जा. हॅलो झाल वाटतं? कट झाला काय कट झाला काय हाय नव्ह इथं अजून हॅलो.
हा बोल कि
हा.
हा.
हॅलो हॅलो का करते बंद करू का झाले आ. बंद करते.
रद्द करा.
आता काय करायचं हॅलो बंद करा कि
ह मधलं दाबा कि ईना नव हे.
बारा मिनट झाल्याशिवाय होत नाही ते कट. हॅलो हम्म.